हॅलो.
हा यायला का आवाज?
हां याला याला, जरा आवड ते आवाज जरा लोकं हेच्यामध्ये ये नेटवर्कमध्ये.
नेटवर्क मध्येच हाय की.
आवाज जरा कट होतोय, होय.
आता बई हॉलमध्येजाय बसले इथंच.
हां हां जेवण.
जेवण तेन आवरलय बाबा तुझ?
मी जेवलो आत्ताच जेवलो तोपर्यंत तुझा फोन आला.
हां हां जेवलास होय.
हम्म. तेव्हा आता जरा फिरायच बाहेर थोडा वेळ आणि झोपायच.
हां
हं
बाकी सगळे बरेत काय नाही बघ. हाय निवांत आहे मजा आहे, हम्म आमच काय रोजच आवरायच डेली रुटींग. हम्म दुसर काय? काहीतरी करेल जेवणतेण काय आज काय भाकरी. करणार
हे काय रोज रोज करताय कधी तर काय तर नवीन करायच.
नवीन काय कधी नवीन तुला करूया मेनू.
भ येतो की तस काय कधी तरी सुट्टी मला पण नाही काम चालू हाय.
हां काम चालू आहेत
काम चालू आहे आता जरा म्हणजे आता काही लोड नाही आहे सोडा तरी पण
हां
सुट्टी मिळत नाही सुट्टी पडल्यावर येईल एक- दोन दिवस येऊन जाईल तिकड.
हम्म हा निवांत.
काम व्यवस्थित आहे कामाचा ॲग्री वगैर नाही ना.
काय नाही, अजिबात काय नाही.
हां हां
नाही काम चालू आहे, ओके आहे. म्हणजे इंजिनिअरिंग वर्क आहे त्यामुळ काही कोण टेन्शन नाही काय नाही सगळ आपल्या ह्याच्यावर आहे.
हां हम्म हम्म
रोज काय तर नवीन डेव्हलप जॉब घ्यायच चेक करायच तिथे नवीन नवीन शिकायला मिळत रोज.
हां हां
नॉलेज डेव्हलप होतय ना त्यामुळ.
हां हां काढिते. आणि काय मग बाकीय गावाला वगैरे फिरायला, आता कुठ जाणार हायसा ना तुम्ही?
फिरायला, आता जाणारा आहे एक -दोन, एक एक महिन्यानंतर जाणार आहे.
हा नेक्स्ट मंथ मध्ये?
हा नेक्स्ट मंथमध्ये नाही मे मे मधे.
मे मध्ये,
मे, मे एंडला हा लास्ट वीकला
मे च्या एंड ला जाणार आहे व्हय, हा हा हा. कस कसं जाणार?
एक वीक ट्रेन न जाणार हाय.
हम हम, कुठ जाणार हाय?
ट्रेन जायचं तिरुपती.
हम्म हम्म हम्
ते प्लॅनिंग जर झालंय बुकिंग तेन सगळं करून ठेवलय आता
हा
हम बालाजीला,
रेल्वे
हा रिजर्वेशन तेन केले ऑनलाईन केलं सगळं,
ऑनलाईन केलाय होय?
होय ऑनलाईन केलय सगळं नऊ जण हाय की,
नऊ जण आहे होय हम मित्र मित्र. म्हणजे पोरच हाईसा सगळी?
हम पोरच हाय सगळं आता बुकिंग तेन करून ठेवलय म्हणजे कसं आत्ता बुकिंग केलंल तर आम्हाला तवाचं तिकीट मिळणार नाय. त्या ते दोन सगळं फुल्ल असतय आधीपासून,
होय होय बुकिंग पहिला रिझर्वेशन लांबचा प्रवास असला की पहिला करायला लागतय सोड रिझर्वे्शन ऑन द स्पॉट मिळत नाहीत. तिकीट.
होय म्हणून म्हणल दोन महिने आधीच करून ठेऊया म्हणजे आपल्याला
होय होय हा आणि मग येताना जात
नंतरन आणि हा दोन्ही एकदमच केलय. म्हणजे जातना हा सात सात दिवसानंतर रिटर्न लगेच.
हा हा हा मग किती दिवसाचा स्टे आहे?
स्टे सहा नाईट आहेत म्हणजे सहा दिवस.
हा हा
आणि ट्रॅव्हलिंगचा एक.
हम्म हम् हा हा हा.
स तस समज आता आम्ही ट्वेंटी वनला गेलो निघालो इथून
हा
तर आम्हाला बावीस तारीखला आम्ही तिथं पोहोचणार. हा सकाळी पोहोचलो की तिथं मग तिथं गेलो की पहिला रूम रूम रिझर्वेशन काय आधीपासून आम्ही इथूनच करणार हाय सोड म जाऊन रूमवर पहिला एक दिवस आहे ना तिथं थांबून आपलं हे दर्शनाच तेन रिझर्वेशन करणार एक दिवस.
हा,
मग एक दिवस काय पूर्ण आमचा ते दर्शन घेण्याच जाणार आहे.
हम, ते जातय सोड.
दोन दिवस इकडेच गेले.
हम्म.
तिसऱ्या दिवशी वरती जाणार. वरच ते सगळं ते काय काय आहे ते सगळं फीरून. मग च एक दिवस आ परत रूम वर येऊन तिसरा तिस. परत चौथ्या दिवशी खाली येणार तिरिमाला ला.
हा हा,
आणि ता आपली रेल्वे थांबते तिथं मग ते गावात. काहीतरी ठराविक लोकेशन आहे, झू वगैरे तेन.
हम्म, बघायचं मग.
हा, झू तेन आहे, जंगल तेन आहे ते सगळं फिरायचं. चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी तिथलंच आसपास. ते लोकेशन आहे ते घ्यायचे. सहाव्या दिवशी. गोल्डन टेम्पलला तिथं जाऊन.
सातव्या सहाव्या दिवशी नाईटला बसना सातव्या दिवशी परत त्या.
हा, चालते की, मग खायला वगैरे. जेवण वगैरे काय सगळं तिथेच आहे.
हा, जेवण वगैरे आहे थोडंफार आपण घेऊन जायलोय.
हम्म, काय तर हा, नाहीतर बनवून घरात कायतरी न्यायचं मग.
हम्म, काय मम्मी देतो म्हणल्या बनवून त्यामुळे काय हे नाही.
हा, मग काय प्रॉब्लेम नाही सगळी पोरं पोर च हायसा नवा.
हो, शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरेन घेऊन जायचं हे दोन. दिवस जातेय.
हा चालते की,
जाऊन आलो. आणि काय नाही, हाय चालू हाय कॉलेज ते सगळं चालू आहे. जॉबचा आलाय ओकेमध्ये.
हा हा, आमचं पण हाय आता काय.
तुझं ते क्लासचं काय झालं ते क्लास करत होतीस मध्ये सगळं.
होय झालं कम्प्लीट झाला की, क्लास.
असलं कसलं कोर्स केलास?
काय हायच की, काहीतरी करायचं घरात.
हम्म, शिवायचं काहीतरी करत होती
झालं हा, केलं काय काय झालं कम्प्लीट केलं सगळं.
ह ह,
झाले आता बघायचं त्यातच काम चालू आहे.
हम,
घरात बसून तेवढंच त्यात किरकोळ कामं करायची.
हा. तर शिकायचं काय तर, आता बसून बसून तरी काय करणारा घरात.
होय करायचं. काय तर शिकायचं मग
बसून तर काय टाईमपास होणार नाही, काय नाही काहीतर शिकलं तर तेवढंच
होय, तेवढंच कायतरी होतंय.
हम्म.
बघायचं, जेवण काय काय खाल्लासा मग?
काय खाल्लो म्हणजे, चपाती, भाजी
हम्म.
ताक ताक ताक आणलेलं
संध्याकाळी आण
आणि गार, हा मगाशीच आणलेलं दुकानातून
हा हा.
ताकं पिऊन पडलोयं बाहेर . बाहेर खॉट ठेवलाय खॉटवर बसलोय. व्हयं, गरम लयं होतयं, गरम हा अचानक पाऊस पण पडालाय आहे. कधी पण
होय हे आता आमच्याकडेच बघ आता कणी मगाशी एकदमच दुपारी वारंतेन सुटलं. आणि एकदमच ऊन पडलं पण आबाळ पण झालं आणि ऊन पण हे पण झालं. आणि नंतर ना आणि आता संध्याकाळ करून, हं.
तं झाल तर फक्त आभाळ म्हणलं आता पाऊस पडल पाऊस का पडला नाही बारीक-बारीक जरा पडला एक दोन मिनट आणि परत नाही आणि परत हायस वा आवडणार.
इकडं काय आता पावस पडला बघं. ह
हम्म..
आता एकदमच विजा झाल्या. हा वारं सुटलं. आणि पाऊस पडला एकदमच रापराप एक अर्धा तास पडला थोडा आता लाईट गेल्या बघं अजून लाईट आलेली नाही.
आधी मधी कधी पण पाऊस पडायला लागलावर कसं मार्च महिनाया चालूय आता
मार्च महिना हे जरा पाडवा झाला की असंच असतेय सोड.
हम्. कसला पाऊस म्हणायचं आता काय एवढं लवकर कधी पाहिजे तवा याला काय
वार वादुळचा पाऊस असतोय थोडा
हम्म. मग काय आणी
नेहमीचा ताप आहे. काय नाही बघ निवांत आहे. आता. बघायचं आवरायचं आणि झोपायचं. हम्म, तबेत तेन सगळ्यांच्या आहे ना व्यवस्थित
आहे-आहे मम्मी पप्पांची पण आहे, माझी पण आहे दीदीची पण आहे. ओके
हा हा.. चालतयं की हाय हाय सगळे आहेत बरे सगळे
हा.
चालतंय आणि मग उद्या जॉबला सुट्टी आहे का जाणार हाईस?
हं सुट्टी नाही आता तर, कारण तीस तारखेपर्यंत काम आहे, परत पंधरा दिवस सुट्टी आहे.
व्हयं.
निवड बंद आहे ना, ते काहीतरी युद्ध चालूयं त्यामुळं निवड बंद आहे.
होय.
मग पंधरा पोरास्नी सुट्टी आहे म्हणजे पंधरा दिवस ठराविक पोरास्नी सुट्टी द्यायचं, नंतर पंधरा दिवस आणि ठराविक पोरास्नी सुट्टी द्ययाचं असं
हां म्हणजे थांबून-थांबून पंधरा दिवस ह्यांना, पंधरा दिवस त्यांना असं.
हा.
पंधरा-पंधरा दिवसाचं वर्क म्हण.
मी प्लॅन केलाय तो
ह...
आ जसं आता हे निवडच्या बेसिसवर आहे, जसं निवड प्लॅन मोठा असला तर मग काय नाही, जर निवडच नाही म्हटलं तर मग सुट्टी द्यायची शक्यता आहे.
हा, हा.. चालतंय की.
अं पेड लीव्ह आहेत, त्यामुळे काय आपल्याला प पेमेंट तेन काय कट होणार नाही, काय नाही, त्यामुळं काय विषय नाही.
हा, हा.. हाय का बेटा
कंपनीकडं
हा, हा. चालतंय. चालतंय.
पंधरा दिवस जरी भरले तरी, पूर्ण महिन्याचा पेमेंट मिळतंयकी.
होय.. मिळणार की.
पंधरा दिवस लिव.
हं.. हूं तसं हाय वय. चालतंय, चालतंय हा ठेवु काय मग?
हा, हा.,...